हॅलो!
कंमली.
आ?
काय करते
तुला काही आता वेळ भेटला का?
फोन लावून पाहिलं तर फोन लागून गेल बरं झालं.
वगैरं झालं. हा
झोकली होती का?
मग जपली होती ना.
गीता च फोन आलो हत!
हा
ती पण मीला होते असं सांगत होती पण फोनच लागून नाही राहिल धनवंती असं म्हणत होती.
दहाच्या वरती वेळ झाला ना आता
तरी काय होतं दहाच्या वती वेळ रात्री त मी अकरा वाजेपर्यंत बोलत होती.
कोणासोबत?
अंजली. नवानगर.
ह सा
हम्म
ठीक आहे जेवण झालं?
झालं.
काय बनवलंय?
आज बी खिचडीच बनवली घर सारवुन सारवुन थकून गेली मग.
हा ना तुमचे दादा पण नाही आले त्यांना सांगितलं भाजी घेऊन य
कुठे गेले दादा?
असेल ना तुमच्याच शेजारी.
मी पण खिचडी बनवली होती.
हा आज दिवस भर गरम हो पण काही भांडे कुंडे कपडे काही
हम्म
असं आवरून आवरून कपडे पण शिवले होते.
माझा तर. घ्यायचंय त पावणे लाखला वर
हम्म आज मला म्हणजे दिवस लवकरंच चालला गेलं असं वाटतं.
हा ना.
कसं काय लवकर चालला गेला कामामध्ये
अच्छा ते आहे ना म्हणून. कामच करून करून म्हणजे वेळ कसा गेला तो तोच माहित नाही पडला.
हो का.
हा. माझ माझे ते मिरचे ठे ठेवून आले का चक्की मध्ये.
नाही, गेलीच नाही आता सकाळी घेऊन जाईल. त्या ताऊला सांगितलं पण ताऊ बी गेलीच नाही.
सकाळी जाऊन ठेवून या. नाही तर मला मग मीरची पावडर नाही आहे माझ्या घरी विकत घेऊन आणलं मग स्वयंपाक केलं.
पूड घेऊन टाकायचं ना दुकानामध्ये
हा म्हणजे मी तिकडून येताना अंगणवाडीत गेली होती ना, मी तुझ्या घरी यायला मग ते अ बारा साडेबारा झाले ना, मग मी भुक पण लागून गेली होती, म्हणून घरीच येऊन गेली हो तेवढी आठवण पण नाही आली तुम्ही मला तिथं जायचंय असं
हम्म
आज पण येणार होती पण वेळंच नाही भेटला.
सकाळी ठेवून येऊ म म्हण
हा लॉस टाकाय लोणचं टाकायचं आहे मला.
आंबे कुठून भेटले?
आंबे आमच्या शेेतातून आणले ना.
आणल का?
हो
निता ना आंबे बी नाही भेटलेन. पैसे बी नाही दोणको टाकायला.
हम्म गोड पण आहे ना आंबट पण आहे मिक्स.
मिक्स टाकून द्यायच मंग.
म्हणजे! आहेत पण ते फार दिवस झाले नाही, नाही तर तुला पण द्यायला लावली असते
आहे का नाही अजून शेतात? का संपलय?
हम्म नाही सगळे झाडावरण पाडून टाकले आता पिकून गेले ते.
हम्म विकत. विकत घ्यावं लागेल. हम्म येतिल ना गावात विकायला. नाही तर मग जंगलात. आ हम्म हजार रुपये लागून जाईल. लोणच भरायला ये.
हम्म
रंजना मॅडम बी म्हनत होती लोणच टाकलं का मावशी? नाही, या वर्षी टाकलंच नाही पैसे बी नाही. तिला सांगितलं ऑनलाई. ईन करून द्यायचं हजार रुपये मि तुझेसाठी पण टाकून देईन, हो म्हणत हो ती पण
मग लवकर मागायचं ना. मग पाऊस सुरू होऊन जाणार ना.
नाही सुरू होणार अजून तो उन्हाळाचे किती गरम होत. उन पडत.
लवकर म पैसे टा टाक मॅडम नाही तर मग उ- शीरा होऊन जाणार.
डब्बा भरून दिला होता.
अ अजून दुस दुस दुसऱ्या वर्षी जास्त बनवून- देना म
सगळ्या.
हा ह चांगले असतात ते भाजी चांगली नाही बनली काय तर तरी पण ते सोबत चांगलं लागत मुजे चांगली पोळी खाली जाते.
मला तर उडदाच्या डाळमध्ये जास्त आवडत.
माझ्या घरी आणलेली आहे ना.
काय उडदाची डाळ? हम्म.
शेतातून आनलेली आहे. आमची दुर्ग्या ताईंनी अ पाठवलेले आहे.
कीतीक दिली एक पायली का दोन पायलीस.
नाही व थोडीशीज आहे.
दोन तीन किलो
हा एक दीड किलो असेल.
चांगलंय.
हा ते पण झाड कर कापलेली नाही आहे शीजाय
हम
हा अजून म्हणजे शेतातूनच आणलेले होते अं तुरचीडाळ आणि हरभऱ्याची
माजी
हा गोलू दादाकडनं ह मुंग आणलेलं होतं. आणि आता उडीदची डाळ पोहोचली म्हणजे चार जातीची डाळ बनली आता.
नाही तर फक्त तुरची एवढीच आहे. उडद्याची पण विकत घ्याव लाग
पावसाळ्यामध्ये मंग अ रानबा ती काय म्हणजे कधी ती म्हणजे मोठी होत काय मग ती ताड पनवायला सांगलं जात.
हम.
तू बोलते का नाही ग आवाज पण नाही येत ना?
झोप लागते कमली फोन लाऊन बघीतला तर फोन लागून गेला. तुला सांगू का मी त्या दिवशी तुला मोबाईल दिलो ह मला वरून फोन लावल ना तू?
हा.
तुझ मो फार्म पुुरा राहून गेलं तू तुला डाईल केलं का तवाच फोन लागतो दुसऱ्याला कोणाला लागत नाही तुझच नाव येतं पुढं तुझ नाव
ह आता कस काय मग सुरू झाला?
तुझा नंबर काढू दोन हे केलंत त लागून गेला फु पूर्ण फार्म भरला मंग शे ती अ नंबर काढून अअ फोन लावला तर लागून गेला.
हा आ.
ते ओ पुर फार्म राहून गेला असेल
हाव तो म्हणजे अ मला पहिल्यांदाच फोन आलेली होती ना आ नाही अ तुझ्या मोबाईल न वर वर न माझ्या मोबाईल वर कॉल केला होता ना
हा हा म्हणून तुझं नाव दाख
कॉल करून बघितला हो
हा.
अजून एक ताई अ वर्गाची पण मुलगी होती लावलेली होती फोन ती ती जे म्हणजे आरोग्य तपासणी चालू होती ना ते म्हणजे पोरांचं वजन उंची आणि त्यांनाच मदत करत होती.
हा उद्या लसीकरण ये
हा मंग त्या गर्दीमध्ये ति ताईन फोन लावलेलं होत मी आता कामात आहे नंतर लावणार तुला असं विचारलं मग नंतर ती कॉल केली अ तो कॉल म्हणजे आ तो दिसत नाही तो पावर जाते ना तेव्हा दिसतो.
ह. ती सारका काय बोलते का काय नाही कोणाशी
सारिका.
हम्म.
सारिकाकडे मोबाईलच नव्हता ना काल
बाई तिच्या सासू कडून मागून घ्यायचा ना मग बोलण्यात. कुर्ता.
घेऊन गेली होती ना दवाखान्यात तिला सांगितलं तिच्याकडे राहू द्यायच मोबाईल तू नाही फि घेऊन फिरायचं असं म्हटलं तिला
मग काहीच सांगायची
हो मग तिला घेऊन देणार असे म्हणत होती ती
ती का म्हणत होते तिला मोबाईल भेटतील
हम मला म्हणजे ती तिच्या सोबत बोलायचं होतं म्हणून कॉल केला होता साधा कॉल ह त म्हणजे काकी म्ह म्ह ते मी आता दवाखान्यात आहे घरी जाऊ मग तिला मग बोलायला लावू असं सांगते ती
असं सांगते मग फोन लावला क हा मग लावलं. लावलं का नाही एखादी काल आज फोन लावलं होता. का नाहीती सारी का?
हम्म.
माझा नंबर देऊन टाकायचा तिला सारिकाला
अरे मता हने पण उभ्या मला कॉल केला होता तिथ मग जे खूप भारी बोलते आवाजच नाही आहे.
माच र माचा का
खरी माताई
हा ना सहा वाजत तिची तिचीच काय बोलते काय माहिती मला तर ऐक बी येत नाही तुम्ही हा हो असं करून घेत.
हम हा. स्पीकर कुठ असस्तकरायस नाहीत ह ना खूप बारीक. की आवाज येतो ना काही काही शब्द ऐकू नाहीे येत.
हम्म मधून मधून बोलते.
हा
तिलाच माहिती
हा. तुला पण फोन लावलेली होती का ती तुझ्यासोबत पण बोलली होती का?
रेमा का हा फोन लावल होता मी पण काही नाही आताच जेवण केलो गोळ्या घेतल्या असं म्हणत होते. म्हणा काळी बोलू असं सांगून दिलं.
मला पण म्हणजे कॉल लावलेला होता तिने आम्ही घरामध्ये आहे दुसरे आ आजचे घ म्हणजे घरचे महिला येऊन बसलेले आहे आमच्या अंगणात असं म्हणत होती ती
हो का माझं पण उद्याच तिकडं बर आहे निफाडाला आरोग्य तपासणी काय करायचं तिथून बोलवत होते.
हा तुझा पण आवाज बरोबर नाही येत काही
आरोग्य तपासणी आहे उद्या बरडीपाडाला
अस